पावा जेतोय
ेत येत
बोला ना जेवण झालं
हम् बरणी वाटते
नाही बरं वाटत ना जेवण झालं का म्हटलं
हो हो झालं झालं बरं वाटतय का आवाज असा बसलेला आहेेतो आहे ना हम् हम्
नाही नाही
नाही का काय जेवण केलं
वरण शिंकले
हा हाा आम्ही बी तेच केलं होत
असं आहे का
हम्म सोनूच आवड सोनूला लय आवडत
हो का
हा
माऊ माऊ गेल दुझी खर द्यायला दिदीला
आम झोपुंगी बेसेल
हा आजो आपण घले सलवे दिन
हम् दिवसभर त म्हण जाते ना म काय
हो ना इकडं तिकडं तिकड नाही इकडं
हा ते तर आहेच ना
हो म्हणून
तुमचं आवरलं गेलं आज लवकर
हा लोककरहूनेत राज आम्ही साडेसात वाजेला जेवण करून घेतला आज लवकर जेवण कलं आमचं
ह पाऊस होता ना
हो पाऊस होता इकड पणव जास्त पाऊस आहे पडला नाही
बै ग इकडं खूप पाऊस झाला
हो का
हा आमच्याकडे खूपच पाऊस झालेला आहे जबर
हो का इकड पावसा एवडं तर द एक तास चालतो
ह का
हो जास्त पाऊस काय नाही इकडं तेचछा मी करणार होते तुम्हाला काय म्हणतयात नाही नऊ तारखेला ते तर
नऊ पासून आहे का हम् ह
मग अभ्यास करत होते मी तुम्हाला नऊ वाजेला कॉल करणार होते पण ते कॉल लागत मग कॉल लागत नव्हते म्हटलं जाऊदबाई म्हट कल्या म सकाळीच करेल
हा मी पण ते सोनूला विचारलं मग म्हणे असं असं नंतर लागतील मग म्हटलं चालेल काई म्हटलं हम
तेच ना
का त्याज
काय नाही मजेत बरं का
म मजेतेत आमही बी एरिकामे कामा लावून दिसले
ह् ह हम्
हम्म हम्म तिला सांगच त सुट ते येऊन जा म्हटलं शुक्रवार शनिवार रविवार तर काही नाही म्हणते ती ला नाही सु्टी
नाही सांगतेय का
हा ते म्हणे मला नाही म्हणे सुट्टी म्हणे
हा हा
हम्म बघू मग काय करते
बरोबर पण जरी सांगत हो तुम्ही रहिवाषन घल कुठेतरी जाणार आहे कुठे गेलेत
कुठे पंढरपूर ला कुठे तिकडे गेलेली तुळजापूर पंढरपूर
अच्छा त्या साईकाला गेलेत का
हह कोल्हापूर
कोल्हापूर हा
हम्म
तुम्ही जाऊन आले असता ना तिकडं
हा जाऊन आलो दोन तीनदा
दोन तीनदा
हम्म हम्म चालूच राहतं जेव्हा वाटलं तेव्हा हम्म
स आम्ही पण आता दिवाळीचा याच्यात गेलो होत मागच्या वेळेस
हना
हम्म गाडी घेऊन गे स्वतःची
हा मग काय गाडीच घेऊन जायची ग
हा हो इकड तिकडे करण्यापेक्षा गाडीच बेटर असते
हम्म हम्म थांबताबी येतो कुठे बी आपल्याला आपल्यास सोय नुसार हम् हम्
आणि मी सांगत होत पप्पांना म्हटलं पंढरपूर जायला बस आहे म्हटलं नंदुरबार वारून य सकाळी पण पप्पा गय घेतात नाही स्वतःचीच गाडी पाहिजे हिला
हम ह आरामात जात ग माणूस एसष्टीने कसे कुठे ते थांबवतील तिथेच थांबावावं लागतं असं असतना हम्म
काही नाही आता बसलोय आता म्हटलं ते झोपून गेले आज लवकर झोपले ते
ह ना
हम्
आमचं काय नाही आजच्या चतुर्थी होती अस पावसाच ह सगळं आज पावसाचंच वातावरण आहे आज बिडरक जमलेलेच नुस्ते आता
हो ना
हम्मम्
हा त्याला काही एवढा पाऊस नाही पडत पण येतो फक्त एक तास रिमझिम रिमझिम चालला ज तो
हा हा
आणि ना इकडे श आधच्या बाहेर येऊन जातो ना आमही
हो हो हो
इकडे काही कमी पडतो आणि शहाद्या मधे काही जास्त पडतं
बरोबर आहे
माऊ मला आजच सांगत हो की दिदी म्हणे मी सकाळी कॉलेजला गेली ना तिकडे का सगळे डावेे ळे म्हणे सगं खड्डे वगैरे भरलेले म्हणे तिकडं आणि पाऊस पण जास्त असतो बर्याच पै हा आणि इकडे बघितलं तर पाऊसच नि आपल्याकडे म्हटलं म्हणे शाळेच्या बाहेर होतो ना उ
हम्म नाही ना असत ना कधी कधी आणि कधी कधी बाहेर जास्त पडतो गावात कमी पडतो
हा बरोबर
असं व व्यस्त कधी कधी
तेच ना
आमचं वी तसंच आहे म्हजे शाळेकडे माझ्या शाळेकडे ना कधी कधी खूप पाऊस पडतो गावात पाऊस नसतो आलेला
हो का
हा हम सग जा
माझी एक फ्रेंड आहे ती पण मला केव्हा म्हणजे बोलावते स्त्रीला एक एक ग पण येनच नाही होत ते यांनाच नाही होत
ये ना बाई मग
येईल ना मी सोनल दिदी व सोबते एखाद्या दिवशी
येणा येन नक्की या मस्त राह दोन एक दिवस मस्त आपण फिरायला जाऊ इकडे
ह
होा ना इकडे ते धन रामळी म्हणून ये श्रीकृष्णाचं मंदिर हे छान आहे हा इकड काय आली का तू का नाही आली
नाही तिकडच एरिया नि आलोय अजून
नाही का इकडे असं तेद नाही रांबळी म्हणून आहे त म्हणजे एकदम असं श्रीकृष्ण कृष्णाच्या बेंबी मधून पाणी असे वाहतच राहत कंटिन्यू
हो का
हा खूप दूर दूरचे लोक येतात ते म. तर एकादशीला तर खूप गर्दी असते अजून
हो का. म्हणजे साखरीच्या मध्ये का बाहेर ये?
साखळीच्या जवळ इथून जवळ साखळीच्या इथून काहीतरी वीस एकच किलोमीटर असत. सल
असं आहे का?
हम्म दैवेल माहिती का तुला दैवेल?
हा दयवील माहिती दयवील
हा मग देवील पासून जवळच, देवील पासून पाच, सहा, दहा, किलोमीटर.
असं आहे का?
हा.
हा बरोबर
खूप गर्दी असते. यात्रा बी भरते खूप खोपडी एकादशीला यात्रा असते.?
हो का? आम्ही ना मागे कधी अ फेब्रुवारी महिन्यामध्ये, तिकडे सुरतला गेलो होतो ना? अ येताना आम्ही साखरीकडून आलो होतो. असं साखरीचा रूट घेतला होता. तिकडनं धुळ्याह इकड असं यायला.
हा.
त्यावेळेसं ना मम्मी पप्पा सांगत होते. ते नाही ग म ना इथं ते आंटीं ते राहतात ना म्हणे? पण जाऊ म्हणे, म्हटलं बाई आता आपल्याला पण माहिती नाही म्हटलं कुठे राहतात काय राहतात. ऍड्रेस माहिती नाही, म्हटलं चला म्हटलं चला घरी, आपलं, आपलं जाव म्हटलंय का दिवशी.
म्हणजे धुळ्याहून साखरी ला आले होते. साखरीहून नंदुरबारला गेले होते?
आम्ही साखरीला साखरी होऊन ये ना मध्ये ते बरेच, गाव होते काही गाव गावांचं नाव पण येणार नाही, मला ब्रा्मण वे वगैर काहीतरी गाव होते? बरोबर हा निजामपूर अस. त्या रूटने अशा असे आल होतं लग्नाला.
हा.
आम्हाला धुळ्याला पण काम होतं. धुळ्याहून मग फ कडन असे असे रूटणे आलं होते. ब्राह्मण वेल जैताने असे लागले होते आम्हाला
हा हा बरोबर आहे. तुम्ही फाट्यावर शिवाळे फाट्यावरून असा तिकड धुळ्याला निघून गेले असतील.
हा म त्यावेळेस सांगत होते नाही ग म्हणे आपण सातवीला तुझी फ्रेंड आ त, पण जाऊ म्हणे, आणि ते सुनाल दीदीचे मम्मी पप्पा राहतात. तिथं जावं म्हणे ते कधींचे बोलवतात म्हणे, चांगलेत म्हणे जाऊ, जाऊ, जा मग राहूनच गेलं याय-
राहून गेल. जाऊ दे आता सोनू दिदी बरोबर येऊन जा, एखाद दिवशी तुझ्या परीक्षा बिरीक्षा झाल्या का?
हो हो
वेळ काढून येऊन जा,
हो ना येईल ना मी, आता काही ऑगस्ट मध्ये माझे पेपर संपून जातील.
हा ना हम्म, हम्म
काय नाही परत मग, काय पी एलच नाही देत कॉलेज कडून, आता पाच सहा दिवस पण राहणार नाही. ल थर्ड इयर च चालून देईल?
हा बरोबर.
थड इयर चालू झालं म्हणजे, मिनी प्रोजेक्ट चालूूनन जात आम्हाला मग,
हो का?
हो अस.
हम्म! मग कायता उद्या शनिवार सकाट शाळा राहते आमची, या वेळेस लवकर झोपून जातो, मग आम्ही हम्, पण हा पण बसली थोडस म्हटलं करून तर पाऊ, रिकाम काम
उम्म हम्म.
माझे पण थोडेस करायचे बाकी आहेत कंप्लीट म्हणजे पूर्ण करायचे बाकीयेत. हम्म म्हटलं करेल मी, म मी कॉल करणार होते व तुम्हाला पण म्हट लागत नव्हते दुपारी. मग मी विषयच सोडला. मला तुमचा कॉल ये ना व्यस्त व्यस्तस दाखवायचा.
पाऊस होता ना. पावसात ते रेंजच् नसेल एखाद वेळेस. असं
हा बरोबर तसंच असेल. का बघा इकडे पाऊस चालू झाला बर का, रिमझिम पाऊस चालू झालाय.
पण वातावरणामुळेच रात्रीच ईल आता, हा एक आंबोल
इकडे रिमजिम पाऊस चालू झाला येतो येतो.
हा येतोय का? हं. चांगले चांगले यायला पाहिजेन पाऊस.
हो ना यायलाच पाहिजेल खरंय.
मग सगळीकडे पावसाची गरज आहे गं पण मग ऊन बी तेवढंच होत तना पण आता अस येईल ना तर बरच नुकसानच करून
हा बर लोक सांग आता असं येईल, बरोबर.
हम्म.
जेव्हा म्हणजे गरज होती ना शेतकरी लोकांना, त्यावेेळेस पडला नाही.
पडला नाही, आणि आता आणि हे अधिक म्हहि हा सगळंच ते वाढत वाढत गेलं.
हा असं झालं ते.
हम्म हम्म.
हम्म माझी आजी तर रोज वाट बघायची बाई, पाऊस कधी लेली माझी शेतात लावली गेली कपाशी म्हटलं थांबी कॉल करते म्हटलं.
आणि काय जबरदस्त होतं, वय बापरे. ऊन खूप होतं असं वाट नको गेलं होत ते ऊनामुळे. फॅनच्या हवा बी गरमच मग आमच त कंटिन्यू एसीत लावन म तीचं ते इतकं बिल आलेलं आहे ना मला, सात हजार आणि आठ हजार बिल आलंय. डायरेक्ट एसी दोन दोन एसी चालायचे. मग? म महिन्याला वरती खाली दोघांकडे. पोरांना वेगळा आम्हाला वेगळा अ एकाच महिन्यात सगळ्या वर्षाचं बिल निघून गेलं.
हो बरोबर.
हम्म.
आवो, एवढा ह्या वेळेस खरंच ऊन खूप होतं. असं ना, फॅन जरी लावले जायचं तरी गरम हे
म? लहान दिदी झोपली?
लहान दिदी लहान दिदी पण बसली ना अभ्यास करत.
हा ना.
आ.... तिने पण ओपन केला ना! मग ती सांगते मला, 'का गं दिदी, तुमचे सगळ्यांचे पूर्ण होय आले आता मी करणार मी कोणासोबत बोलू? मी कोणा सोबत बोलू? मी तिला टलं साखरेच्या ऑंटी आहेत ना, म्हटलं त्यांना रोज विचारत जाय म्हटलं तो डायग्राम कसे काढायचे, रोज बोलत जा म्हटलं तिची मजा घेत होती मी,
हम
म्हटलं तर दुसरं काहीच नाही बाई म्हणे मला बोलताना येत म्हणे आता मी कसं बोलतो म्हट म्हटलं तू बरोबर शिकून जातील म्हणजे शिकून जाशील म्हटलं ते पण एवढे एवढं कडक नाहीत म्हटलं ना, म्हणजे असं सॉफ्ट आहेत म्हटलं मी बोलली तिला. कि म्हटलं तू ना रोज विचारत जा म्हटलं बाहेचे एक डायग्राम घेऊन येत. झ ते फी गर् घ होन जा आणि तिच्याबद्दल विचारा, 'ऑंटी ही कशी काढू? ' कशी म्हणजे तुमचं बोलणं पण होईल.
हम्म आणि तुझी डायग्राम बी काढली जाईल.
डायग्राम पण पूर्ण होत जाईल म्हटलं तुझी. ते काय कर ते मी आता मी काय म्हणते तिला ससा करून म्हणजे ती कर करते. पण मी काय सांगत तिला तू करून घेत जा मी नाही करून देणार तुला मग मी ही काय कर ते माझ्याकडून सोनाली दिदीकडे जाते.
हा तिचं डोकं खाते.
का हा तिकडे गेली का ती दिदी त्याक सांगते मला नाही येत बाई तू साखरायच्या आणंटीला कॉल करा आणि तिकड सांग म्हणे ते काढून देतील म्हणे तुला म्हणे, ् म सांगत ते आता ते साखरीला मी हाद्याला आता कसं काय काढून देतील ते मला? ते काय विचार करतील माझ्याबद्दल? एवढं लावते ना- हा जाऊ दे बाई म्हणे, तुम्ही दोघं काय कामाच्या नाही म्हणे मा जेव काम घ्यायला येत जा म्हण तुम्ही असं करते मग.
हम्म
तेच ना.
आता येतील पटापट अस ना आता दिवस लहान होऊन गेले लवकर जातात.
हा ना हो किती लवकर मला आता एक्झाम आहे आणि दिवस ए आस चाललेत कळत पण नाहीये.
हो हो
आ एवढे लवकर लवकर निघून चाललेत ना खूपच.
ता जायचं नाही.
हो ना.
आणि आता तेव्हा संध्याकाळ होऊन जाते.
हो ना तुम्ही इकडनं नंदुबार कडून जातात का? ऑंटी मग साखरीला कसे जातात साखरीेला मध्ये कोणते म्हणजे असे कोणते कोणते रस्ते लागतात तुम्हाला गाव?
नंदुरबार हून ायरेक्ट निजामपूर निजामपूर हून डयरेक्ट साकरी..
डायरेक्ट साखरी तो हा बरोबर नंदूर बारून डायरेक्ट तो पकडतच ना तुम्ही.
हा सरळ डायरेक्ट डायरेक्ट छ छडवेल वगैरे ला.. नंदुरबार रूम मध्ये चेडवेलला.. हह चडवे हह चडवे लल का. लगे निजामपूर येत निजामपूर आलं का निजाम.. खोरीबे मध्येच येतना. फाटा खोरी टिटाणे मध्ये गाव आहेत ते.
हा मधी गाव येत आणि हे साखरी यायला.. हा बायपास आहे तुम्हाला ना.
हा हा हा हा साखरीेचा जो रस्ता आहे ना. बाई तो सग सरळ आहे. आणि हे जे खोरी.. त्यानं नंतर शनी मांडळ हे मध्ये मध्ये फाटेत त्यांना.. जायला रस्त्यामध्ये..
असं का. हा बरोबर आम्ही ना आता म्हणजे मागे आलो होतो ना.. खरी ना दिदीचे काहीतरी सासरे का कोणतरी राह.. तथ खोला मग तेव्हा गेलो. आम्ही मग त्या माई बाप्पा सांगत होते. इकडन अे अश साखरी जायला रस्ते.. म्हणे इकडशा आपल्या शाद्याकडे यायला रसतात म्हटलं असं आहे का.
हा.
हम्म तेच ना.
हम ह. काय नाही आम्ही प वरणच्यातलीच. केली होती ना माझी चतुर्थी होती. हा माझी चत.. तुरतीेवती.
तुम्ही पण पकडता ना शक.. हम् म मम्मीची पण होती.
हा ना. हम्म. आमचे माऊ काय थेर आणि बे बाय.. हा सो झोपून जाते ना लवकर कंटाळून जाते. ते दिवसभरती म्हणते फोन हे ते चालूच राहतं मम्मी म्हण.
हो का.
मला सगळं सांग पण फोन वर नको बोलायला लावू म्हणे.
ह.
हा आ स म्हतेेते.
हा दिवसभर चालूच असतात ना.
हम.
मॅडम कुठे आहेत मॅडम कुठे गेले मॅडम कुठे आहेत असं चालूच असत.
ह तेर् ना महा पीच कामा. हम.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
ह.. आमची माऊ ब कशी दुधू मागते नाही साधं काम आमच्या माऊचं.
अ..
तचं म्हणणं मला घरातच झोपू दे. कार घरात त मला अजिबात झोपू देणार नाही त मला.
ह..
माझ्या जवळ येऊन झोपेल ती.
हो का
हा तिला कळत ना वास येतो ना तिला बरोबर ते लहानपणापास होते आ आता आमच्या अंगा वर्षी झाली ना ती
बरोबर बरोबर
तर तिला वास येतो तर ती बरोबर शोधून टाकते मला घरामध्ये
हो का
हम माझ्याजवळ झोपील मग ती द्याव मग तिला बाहेर का हा मग ग बईण मग झोपेमध्येध्ये आपलं लक्ष राहिलं नाही राहिलं.
हा बरोबर आहे.
एवढंच आता पिल्लू य तेे अ हा ती कशी याच्यासारखी थोडी झोपते ती
हा बरोबर आहे कस आपल्याना नाही लक्ष राहिल.
म पाया पाया खाली जोपते ती अशी पायांमध्ये झोपते. आपल्याला काणी बी होत येत नाही नताण्या बी होत येत नाही.
ह.
दुपारी बी तसेच त्रास देते ग ब आमची माऊ साधनी
माव नाव ठेवलंय का तिचं
माऊस म्हणतो आम्ही तिला माऊस यथो माऊस म्हणतो. हा हा.
चांगलंय तेच ना.
सर म्हणतात तिला मोगरी मोगरी म हा मोगरी म्हणतात तिला दिवसभर मोगरी सारखे नाचून राहते.
ना वारी ठेवलंय पण मोगरी
हा मोगरी मोगरीच म्हणतात. सुज का काटला
हो का?
हा हा.
ह तुम्ही तिला मऊ म्हण येतच म
मी माऊज म्हणते तिला
बरोबर आहे दोांनी वेगवेग नाव ठेव.
हम् हम हम.
चांगलंय लहान असेल ना ते अजून पेलू हा बरोबर आहे.
ते तिच्या आईच हेऊन गेली मरून गेली मग ती त्याला सांभाळतोय आम्ही
असं आहे का?
आज आहे छोटसे होते. ते तीन पिल्लू झाले होते आपल्या इथेच झाले होते ते.
हा हा.
हा पण मग तिची आई काय ऊनच होत एवढं जबरदस्त
बरोबर.
मगे ती गपी लोहितच होते. मग ते दोन कसे काय कुठे चालले गेले काय माहितीय आता आम्हाला काय माहिती त्यांची आई नाही या असं.
बरबर.
हम्म ते दोन चालले गेले आणि ही एक राहून गेली इथं. मग घरात यायला लागले तसं तिला दूध दे हे दे असंम हे करायला लाग.
हा.
ते आता रळ म्हणजे हिसून गेलं तिचा आता लळज लागून गेला.
ह बरोबर आहे मग म्हणून
हा.
चांगलंय चांगलंय.
खेळते मग
अच्छा.
हो.
दिवसभर इकडं तिकडं फिरत असेल.
हा दिवसभर फिरते दिवसात झोपा काढते रात्री खेळते. जास्त
असं आहे का?
दिवसा दिवस तिला नऊ वाजताच झोप लागाल लागून जाते.
बरोबर.
सो सोनू ते अ सोनू तेच म्हणते ना मग! मणे मी आता तुम्हाला माऊ येऊन गेली ना माझी आठवणणी येत मला असं कर ता आम्हाला तसं करता अशी करते ती.
अशी करते का दीदी?
हा तिचंच कौतुक करा तुम्ही!
मग काय!
एक दादा मुंबईला आहे का?
काय म्हणते?
एक दादा पुण्याला आहे का मुंबईला आहे?
एक दादा पुण्याला आहे एकदाादा इथेच आहे.
हा बरोबर.
हम. तो येणार होता ग आज काही निघाला नाही काय फोन नाही आला त्याचा! पाऊसच इतका आहे तिकडं पुण्याला दिला असेल कंटाळा करून.
रोज पाऊस पडतो तिकड तर.
हा ना?
हो दिदी पण ते सांगते म्हने आरूचे कपडे सुकत नाही म्हने मी सगळे कपडे काढून टाकलेत म्हणे वापरायला म्हने तिचे म्हणे रोज अे दोऱ्या बांधलेले राहात म्हणे रोज कपडे निघतात म्हणते तिचे.
म आणि या दिवसाचं ते लहानपोर जास्त सु करता अजून,
तेच सांगे जास्ं सु करते म्हणाले लय कपडे निघतात मनीचे म्हणे.
हम
एवढी आगाव पण झालेली ना ती आज काय झालं खेळायला घेऊन गेले ना ते खाली फ्लॅट मध्ये राहतात मग खाली घेऊन गेले ते खेळायला.
ह हा!
गेली मग तिला एवढीशी लहान लहान येते आता काय चौदा महिन्याची आहे. तर ती चालायला वगैरे लागली मग तिच्या मम्मीला घेऊन गेली ती खाली मग तिच्याकडे ते हॉकी सारखं होता आणि दीदीकड बॉल होता मग ते हॉकी खेळून खेळून खेळलं तिने आणि तिने काय केलं बॉल पकडला, आणि डायरेक्ट रस्ता कडून घेतला ते आईस्क्रीमच्या दुकानाकडं.
मग!
आता आपल्या आईस्क्रीमच्या तिकडे जाते जाते दिदी तिच्या मागे म्हणे हिला बघतेच म्हणे आता कुठे जाते म्हनून!
चुकली नाही बर का, लेफ्ट, राईट कडे रस्ते होते तरी बरोबर दुकानावरच गेली ती, आणि व्हिडिओ कॉल चालू होता आमचा.
तिथं गेली दुकानावर आणि तिकडे तर आईस्क्रीमकडे हात दाखवते मला हेच दे!
म!
तीला काय कळत बरं एवढी लहान आहे.
कळत म्हणजे बाई आताचे पोरले डेंचर ग बाई! आत्ताच्या पोरांना काही सांगायचं का आम्ही
हो ना सोसायटी बाहेर दुकान आहे ते एवढं म्हणजे एवढा लेंडी रस्ता काढून चालली गेली ती चालते जे एक वेळा पडून गेली परत चालतेच ये दिदी म्हणे मला बघतेच म्हणे किती लांबपर्यंत जाते कशी जात ते म्हणे दिदी तिच्या मागे व्हिडिओ कॉल दाखवता दाखवते आणि की परफेक्ट गेली ना दुसऱ्या कोणत्याच दुकानावर गेले नाही फक्त त्याच दुकानावर गेले बरोबर
हम्
ह कारण की जिजू लवकर येऊन जातात पाच वाजेला मग घेऊन जातात ना तिला कधतरी बाहेर
हा हा
तिला कस आठवण द य त आज पाईी पाईी पाईी पाई जात हो त
ह
एवढे हसत होत आम्ही खूप हसत होतो
बर रोज फोन कर बसतील ना तला
दुपारी फोन असत संध्याकाळी जेवणाच्या वेळे चालूच असतो फोन मग मम्मीचा पप्पांचा
हम्
कधी कधी कधी कधी काय म्हणताय
ते ददीच मिस्टर कंपनीत आहे का
हो कंपनी म
हा ना
हो मिक्स मॅक्स कंपनी मध्ये येते
हो का
आपल्या कुठ आला हे अ आळंदीच्या जवळ जवळपास म्हणजे मोशिकाबू श्रीमती आणि ते इकडे राहतात आळंदीच्या दोन किलोमीटर पलीकडं
हा का
आ पिंप ंडला होते तिकडन इकड झाले म्हणजे तीस चाळीस किलोमीटर चा अंतर येतो
हा हा हा
म्हणे मला एवढं ट्रॅफिक मध्ये यायचं जायचं खूप उशीर होत जाईल मग ते नाही इकडं येऊन गेले मग
हा बरं झालं मग जवळ पडत
मग आता काय नाही फक्त किती तीन चार किलोमीटर जातात ते
हा का
हा जवळ करून घेतलं ना मग
हम्म आपल्या दादा इकडे खराडीकडे खराडी म्हणून आहे
खर तिकडे येत हा बरोबर
हम् त्याला भी मगतो अह त्यालाही हो बरंच लांब पडतं त्याला बी जायला यायला.
हां का जवळ सांगायचं ना दादाला करायला.
आता कंपनी तिकडे आहे मग तिकडच जावं लागतं ना, ते म्हणतात तिकडं राहायचं, पण तिकडं खराडीकडे सगळं आयटी एरिया आहे ना? खूप महाग आहे, एकट्या जण आं हो एकट्याला रहायला- तिकडं परवडतच नाही.
हां बरोबर आहे म्हणून
म्हणून मग तो इकडं राहतो, मग जातो ऐ लांब पडत
लांब पडतं बरोबर आणि संध्याकाळी सगळं
हां या पावसाचे तर खूप हाल होत.
बरोबर आहे.
आता म्हणत होता तो की, गाडी घ्यायला येतो म्हणे मी, गाडी घेऊन जाईल म्हणे.
हां हां
अं काय माहिती मग, कारण रेनकोट बी घातला तरी शूज ओले होऊन जाता, पाय ओले होऊन जात. हां ना मग कसं, ते ड्युटी हां त्याच्यामुळे मग तो सांगत होता म्हटलं, ये हो घेऊन जाय
हां बरोबर आहे, सकाळी लावलेली असते.
काय तर
बरोबर, ते आयटी एरीयाकडं खरंच खूप माल येवो आणती येत.
खूप, हां नाही ग बाई, नाही परवडत. इकडचं बी नाही परवडणार ते खूपच मोठा चांगला मोठा बिझनेसमॅन आहे. खूप
हां आणि खूप पॅकेज आहे. मग त्यांना जास्त परवडत ते.
आपल्या सारख्याला नाही परवडत.
हम्म खरंच आहे ना, मग काय? खर्च काढेल माणूस महिन्याचा, का ते तिथं पाडन ते परत पैशे
असं बरोबर, काय सेविंग करेल? काहीच होत नाही ना मग.
अस
असं बरोबर
हम्म
आधी दादा पुण्याला अं मुंबईला होता ना?
हां मुंबईला होता ना आधी तो.
दिदी बोलली होती मला, दा लहान दादा नाशिक ला मोठा दादा मुंबईला
हां हम्म
तेच ना अस्स
काय नाही बाई, चालेल मग चल.
हो हो चालेल चला.
हां हो हो